का?
काय करायलास?
का नाही बघं व्यापार खेळत बसलो भावाबरोबर.
व्यापार? बारका यस व्हय रे?
बारका असं असं नाही बाळ आता ते भाऊ बारकाय त्याला काय करू मी.
बर बरं. कसं खेळतात ते?
तुला येत नाही?
मी खेळत नाही रे.
आ म तुझ मोट्ठा होऊन काय उपयोग रे?
हा सांगता कस खेळतात बघू? का माहिती तुला. ये का बघूयातां खेळाला सांग?
हे बघ. पहिली गोष्ट. चौककणी असते. ज्याच्या ज्या सगळ्या बाजूला असतील चार बाजूला गाव असतात.
हा.
त्यानंतर तुला एकतर कॉईन असत नाही त नोट असतात.
बर.
आणि तिकीट असतात. त्या गावाची जी की गाव त्या ह्याच्यावर लिहिलेली आहेत.
गावाची तिकीट.
हा आता त्यावरगावा असतात रे.
हम. हा ते का आले की मला गाव एअरलाईन गावा ते. हा असं ठीक आहे ना.
ठिकाण आहे गा ठिकाण असतय समज. आणि त्याची तिकिट असत्यात. मग ते कसा विषय असतो, प्रत्येक समज त्यात नोटा असत्यात. कोईन असत्यात. दोनशे, पाचशे, हजार, दोन हजार, दहा हजार
हा हो.
ते प्रत्येकातल्या दोन- दोन, एक-एक नोटा पहिला घ्यायच्या.
हा.
आणि डाईस आणि ते फुडं सरकवून नेत्यात, त्याला काय म्हणत्यात
तेलाग ना ना. अ मराठीत त्याला सोमटी सोमटी म्हणत्यात.
सोंगटी आपण सोंगटी म्हणूया, ते असतय आता मी तू खेळालुयस.
हा.
एक जण बँक सांभाळली असते आणि एका तिकीट शिक्षण सांभाळ
बर.
बँक म्हणजे काय आता समज पैसे वाटलं असतो, तरी पण एक पैसा थोड शिल्लक राहते कायम.
हम्म.
तो पैसा
बँकटे हा.
मग सई स यती आता मी पहिला खेळलो मी डाईस टाकला आणि डाईस पाचचा पडला आणि पाच आलं समज एक गाव आलं एअरलाईन्स म्हण आलं ठिकाण
हा.
एअरलाईन्स आहे दहा हजार रुपयेला-
बर.
नाही त्या समज, पाच हजार रुपयाला मी तुला दहा हजारची नोट देणार.
हा. आणि पाच हजार सुट्ट द्यायचे.
आणि पाच हजार मला द्यायचे आणि त्याचं तिकीट माझं
बर. तिकीट घेऊन काय करणार खरं, तू काय करणार तिकीट घेऊन?
अरे बघ जेव्हा ज जेवढी शेवटला जेवळ त खेत थांबते. क्यायदा ज्याच्याकडे सगळ्यात जास्त तिकीट
हम्म.
त्यो जिकला.
हो.
आणि समज तू आता तू माणशील पैसे संपले तर
हा.
तिकीट विकू पण शकतोयस आणि ते तिकीट विकून
कोला को येऊ ना.
हेला पण तूला पण विकू शकतोय तू घेऊ शकतेस आणि तुझ्या जवळज पैसे मला देऊ शकतेस. त्यामध्ये एक असते भाग्य भाज्य म्हणून
हम्म
असते की तर तुला त्यामध्ये बँकेकडनं पैसे मिळत्यात.
हा
त्याला पैसे द्यायचे असत्यात ते एक विषय भारी असतं. मग ते डाईस ला किती पडत्यात त्यावरती ठरवत असते. मग चार पडले तर चारचं भाज्य, चारचं भाग्य
हम् हम
किती जण खेळू शकतात गेम हा?
चौघं
फक्त
माझ्या अंदाजा ना मी आम्ही चौघांच्या वर कधी खेळलेलं नाही. अरे परफेक्ट पैसे पण भरतात तिकीट पण जातात रे
हा
बर
हा आणि
आणि काय आणि अजून
काय आणि तु फार्मसी करालायस नव्ह? तो माणूस तर, गोळ्यांच्या बाबतीत असते, काय आजारांच्या बाबतीत पण काय तर सांगतात.
पण आम्हाला आपल्या स्वतःच्या बॉडीबद्दल भरपूर काय काय असतंय आजारांच पण असतंय सगळं असतंय.
हा बरं.
हम्म
मग ते आजारांच्या विषय काय असतय म्हणजे आता समज तुम्हाला माहित असतय की एखादा आजार झाला तर त्या आजारातन कस लवकर बाहेर पडायचं?
हा आता कुठला आजार झाला ते सांग?
डेंगू डेंगू
काय म्हणलास?
डेंग्यू झाला तर ना डेंग्यू ला बेसिकली काय होतय? आपल्या अंगात बॉडी रक्तात ज्या प्लेटलेट्स असतात प्लेटलेट्स म्हणजे असतय एक रक्तात एक घटक असतय
बर
तो कमी होतोय तो कमी झाल्यामुळे रक्त पण आपल्या अंगातले कमी होतेय.
बर
रक्त कमी झाल्यामुळे आपल्या अंगात ताकद उरत नाही. त्याबरोबर ताकद कमी होत्या आपल्या अंगातली
बर
आणि त्या रक्तातलंच अजून पांढऱ्या पेशी पण कमी होेत्यात. त्याबरोबरच मग हा, डब्ल्यु बी सी म्हणतात त्याला वैब
तुम्हा बघायला देत्यात काय लॅब मध्ये?
हा देतात की.
बर,
असते आम प्रॅक्टिकल असते त्याच,, मोजायचं पण असतय ते,
मोजायचं आता समज त्यात, काहीतरी दोन दोन लाख तसे असतात बग ते मोजतत कसं तशा,
अ रेशो काढायचा त्याचा, म्हणजे मोजायच म्हणजे काय करायचं, आपण थोडं ब्लड घ्यायचं, ह आणि मग, ते एक कसलं स्लाईड असतय एक त्यासाठीची वेगळी त्यात, द्यायचे आण तिथ जे मार्किंग असतात त्याच्यात, त्याप्रमाण त्या किती दिसतात. त्याच्या अंदाजेत पुढं लाखान काहीतरी गुन्हायचं असतय, ते मग क
एवढ्याशा रक्तावर ते जे इंजेक्शन मध्ये घेतात त्याच्यावर, पूर्ण आपण अंगातला काउंट काढू शकतोय.
हा
बर,
म्हणजे लाल पेशी पण आणि भांढरा पेशी पण,
बर,
दोन्हीचा पण तेवढा म्हणजे सिरेंज मध्ये घेतात ती नाही इंजेक्शन मध्ये, तेवढं पण लागत नाही दोन दोन थेंब भासत लत
बर,
तेवढ्यावर मोस्तात,
हा-
हा म्हणजे तेवढ्यावरच बास होते मग समज तुला आता जर डडेंगू झाला. मग पांढऱ्या पैसे कमी होते आ त्याात, ह मग ते तुला वाढवायचे असतील, तर मग काय आपल्याला त्याच काय औषध मिळतयच,
हा
जे एकतर बाहेर ना पण रक्त लावतात. हा- आणि अजून म्हणलास तरं फळ खायला सांगतात. ज्यांना आपल्या पेशी वगैरे व रक्त व रक्त
बरोबर म्हणजे ते जास्त करून, तरी किवी किवी खायला सांगतात ना
हा केवी, त्याना म पेशी वाढवतात हे रक्त वाटत ते आपल्या थोडक्यात.
हा
त्यात आणि कीवी सांग त बीट बीट वगैरे असे थोडे फेळ आहेत ते सांगितले की खालीकी आपलं वाढते. हम्म,
ते म्हणतात आता सी विटॅमिनच्या गोळ्या असतात.
हा-
त्यामध्ये खरोखरचे वि्हटॅमिन असते का केमिकल असते.
जे ज्याच्यात विटॅमिन सी मिळतेय आपल्याला,
बर,
तेच्यापासून बनवलेलं असतय, थोडंफार केमिकल पण असतय त्यात.
बर.
कल म्हणजे केमिकल म्ह म्हणू शकत नाही आपण तेला अ त्याला दुसर कोई कोइनग्रेडियंट म्हणलास तरी चालतय त्यात घालायसाठी. दुसरं सोपती ला तेच्या कायतरी खर त्याचा साईड इफेक्ट नसतोय आपल्याला काय बाकीचा त्या दुसरं जे इ्ग्रेडियंट त्यासोबत घातलेलं असतं त्याचा
बर बर आणि त्यानंतर तु सगळ्यात म प्रश्न पडतात असतना कि पोटतात. समज दुखलय डोक्याला आणि टाकत्यात गुळी फोडतात. की मग डोक्यात कैशीिफिट करते म्हे दुखनं कमी करते.
बर.
हे कसा हे ज लोजिक सांग जरा मला
हे बग तू खाल्लास कायतरी हा हब ते शेवटी ज काय भाग होतात तुकडे पडतात ते असं नाहीसं होतय सगळं
हा
आणि ते सगळं आपल्या पेशी असतात त्या त्या सगळ्या अब्झॉब करतात च पोटा स टमक मदे आपल जे ट्रॅग असतोय तो पूर्ण तो सगळा ते त्यातलं जे आपल्याला गरजेचाय ते सगळं ओडुन घेतय स्वताकड आणि ते कुट पाठवलं जातय वरती हार्टकड
बरं
ते प्बड बरोबर एकत्र होतय सगळ हा रक्तात आणि म र क्त कुटे जात तय पूर्ण अंगात जातय मेंदू गड पासून पायापर्यंत सगळीकड मग तू जर गोळी खाल्लास ती, ती तशीच ती अब्झॉब होत्या सगळ्या बरोबर आणि जित पाईजे तित ती बरोबर जऊन वर्क करतय
आरे म्हणजे म्हणजे तसं बगाय गेलं तर ती गुळी सगळ्या अंगात पसरली जात्या बरोबराय
हा
ती जित पाये तित नुसती इफेट हे करत्या म्हणजे आता मी डोक दुकायची खाल्या ती सगळ्या अंगात पसरत्या माज्या
हो
हा आणि ती
फक्त जित अ जित अ तेची गरज आसत्या तितच ते वापरलं जातंय
आणि जित गरज नइ तित
नाय जात म ते वेस्ट म्हणून परत बाहेर जातय
बर हा, हा, हा, हा अस्सा विषय हाय वइ
हा
आत्ता कळाल म्हडस ई असा कसा इशय शकतय हा म्हणुन ते म्हणत्यात काय पेन किलर पेन किलर न खाण्याच कारण काय य
हल्लं घेणे आपल अंगातली प्रतिकारक क्षमता कमी हुत्या
बर
आणि जे कस होतय पेन किलर गोळी खाल्लास तर ते स दुकत असतय दुकत का असतय काईतरी कारण असतय लागलेलं असतय किंवा मसल डायमेज झालेला असतात म्हणून ते दुकत असतय मग तेज्यावरती आपण उपाय त करायच सोडून ते दुकतय म्हणून नुसती गोळी खाऊन दुकणे कमी केलं की ते लवकर रिक वर होत नाई त्यासाठी पण हाय ते
ही तात्पुरत
ते पेन किलर तात्पुरतीच असते पेन किलर म्हणजे काय दुकन बंद करायचं नस्त आतलं ते काय झालंय ते व्यवस्थित होत तसं करणा न्हाई नुस्त दुकतय ते बंद हुतय म्हणजे थोडक्यात काय जे दुकालागलय ते सुन्न हुतय आपल्याला काय कळत इथ काय झालय काय काय अस हुतय
हा, हा बर चालतय
हम् हा चालतय